अजून का नुघतंय
काय ते,
आपलं काय म्हण त्याला हं,
नाय, ते कत झालं तिकड रेंजचा प्रॉब्लेम वाटत
कट झालंय का? केलंय?
अ नाही झालं ते तसचं व्हायल तेे, आपलं साधं कॉल पण तसचं कट वायले. इथं इथे डोंगर भाग आहे, तर रेंज येत नाही आपल्या कडे
होय, होय डोंगर भाग लंय मोठा असा आयला कास पाठराचा प्रदेश नाय
अं?
का कास, कास पाठराचा प्रदेशाना त्यो. नेटवर्क नाई काय नाय, कास खाली खालीच्या बाजूला गेल्यावर ओढत नाही, वर असल्या ओढतच की.
नाई डेंजर दगडात आहे आमचं शेत
तर मित्र काय म्हणतं तुमचा मित्र? श्रीधर?
श्री श्री श्रीधर काय फोन काय आला नाय. सं सं श्रीधरचं काय जरा ते? उचलला नाही परत, आता लावलेला ते लावू तुला नाय देणार, तेचं काय तेच जरा ते हार मि तयार करायला वाटतं.
ते नाही आता मोड
हा कामावर जातोय दिवसभर? दिवसभर कामाला जातय संध्याकाळी सकाळी पळायला जात.
सकाळी काल तर नव्हतं वाटत कारण ते उदक्या उदक्या सांगाल तर ना उत्कर्ष
हा. हा.
नव्हता आलाचं नाही म्हणून त्यो.
पेपर आता झालाय ते तसला आहे.
फिजिकल देत बसलं, म्हणजे विषय संपला.
फिजिकल आणि मेडिकल झाले की मग आपलं निवांत. सकाळ दुपार संप चा भाऊ्या लाख पनस का ला नाहीेत भाऊ किती म ना बाई?
नाही भाउ मेडिकल फील्ड मध्येच एक ते जा.
तरी पण ते पण काय आहे सोड फिल्ड मेडिकल असेल त्याचं? मिळे का आशिला हा एक चांगलंच आहे आणि का प्रॉब्लेम नाही त्याला.
त्या का आतलं काय ए पॉईंट काढत त्यांना काय? ते नाही आतला एखादा पॉईंट काढायचाला काय किती वेळ लागतोय?
होय, पॉईंट काढायला काय? एखाद दुसरा चालतय नाही, अस लई तुझ पाच सात पॉईंट आहे बाबा ते नाही नाय एखाद दुसरा चालतोय दुसर रमेड केेनला दत दोन दिवसाना आणि मग तुम्ही काय असशेल ते क्लिअर करा म्हणून. होऊन जाते कवर, त्याचं कुठ आता काय ऑपरेशन झालं काय झाले. चांगलं
काय झालच नसल चालू हम्म हेजेकर हा कती
कामावर अस कामा दिस आणि संध्याकाळी
संध्याकाळी संध्याकाळीे तेवढं जातो संध्याकाळ जेवढं जातं. मलकांची ह उत्कर्षण झाल म ना.
नाही उत्कर्ष म्हणला काय माहित नाही म्हणला.
नाही त्यो संगळ्या संगल्यावर रुतत ते. सकाळी त्याच्या आणि ते म्हणलं नाही काल आपल्याला ते येणं झालंय सकाळ जा आणि
होय म्हणला ते
हम्म,
तर आता काय काय होती काय माती त्याच
हम्म तेवण आहेच की,
का नि,
तेवण आमच तीन चार ला होते आता आता नाही टायमिंग नाही
हम्म-हम गगन बाळ
नसते आपलं
अह नाही, नाय, जाय तर हाय म्हणाले, बघे की श्रावण लागल की जायच.
श्रावण-श्रावण चालू होईलता अनेक महिन्यात दीड महिन्यात. आता कुठला जुलय हम्म जाय तर आता वारी, जरशन करदी नसते ना?
हम्म, हो,
पंढरपूरला जाऊन आला आवडतो तुम्ही गेल्यावर ष पंढरपूरला गेल्यावरसी गेलता त्याच्याग परत नाही
गेल्या वर्षी की
गेलता,
ते त गेले वर्षी तेवीस ला तेवीस ला तेवीस ला गेले तेवीस ला तेवीस ला गेल तो तेवीस ला हम्म तेनच की जाय-जायच म्हटलं तरी पण गेलो, हम्म
मला काय झालं यायचं त्या टायमाला.
नाही-नाही-नाही-नाही, अर चल महतोच की, आलाच नाही.
तवा, तुमच तुमचा ग्रुप होत आहे ना त्या टायमाला, तलागा बोलत
होय ब सगळ्यांना बोलाव तुम् साहेच सगळ्यांना बोलावा म्हणून
कोण फोन केला नाही, काय नाही, मला मु कश त्यांचा प्लन असेल का इथ जायचा मी त्यांना म्हणा नाही मला कॉलेज पण होत तवा.
हा तू जयसिंगपुरणच होता रे
ना-ना नाही, तवा मी सेकंड द तु होतो
अरे नाही-नाही तुझं हे चालू होतं, पेपर चालू होतं, पेपर चालू होतं. प्रॅक्टिकल अन पेपर चालू होत हा तवा नाही म्हणला होतास तू, हा, होय.
झाला नाही गोश आहे माझा मजा बघायचं, कसं काय तेवढं आल की झालं मग, आता लगा शेवटच्या शाळा सात-आठ महिने राहिलेत मार्च ला होत ना माझ, मग जायचं जॉ
शेवटचं.
बघायर, हम्म, तेवढंच आता-आता आला आणि दोन महिन्यात पेपर आता ऑक्टोंबरला. ऑक्टोंबरला पेपर झाले कि मग आणि आता लास्ट इयर आहे ना एम एससी च दोन वर्ष असते.
हो.
मग ते आता प्र प्रोजेक्ट त्याचा रिपोर्ट त्याचं हे असतं सगळं सबमिशन असते ब्लॅक बुक करायच.
हम
सगळ असते व्यवस्थित.
व बजा साहेब सगळ एवढं नाही मला जनरल रद्द देऊन द्यायला लागत. बी, एस, सी ला
अ हॅलो. ह ना. हॅलो, हॅलो. हा आम्हाला म्हटलं जनरल जोडुन द्याय लागते म्हटल.
त्या पण असत आता कस लाई सेमिस्टरला अस प्रॅक्टिकल ला ते
हम्म.